हॅलो.
हा.
जेवलीस
अजून जेवण करालोय.
काय कारलास आज?
आज भेंडीची भाजी, डालीची आमटी, चपत्ती भाकरी
गुरुवार कराणेस
गुरुवार केले की.
हम्म हम्म चपात्या करत .
चपात्या करणार आहे की.
हम्म हम्म. काय करलंस तू हाय कि.
हां.
हाय बसलोय.
आं
बसलोय म्हणलं.
हा हा स्वामींचा केलीस काय नाही गं पारायण?
हम्म पारण नाही गं तारक मंत्र वाच
हा हा केलीस काय ना?
केलो की.
हां हां. बरं
पाऊस
पाऊसच आज काय नाय बाई सगळं उघडलायच.
होय.
आणि तिकडं
उम्म इकडं पण नाही.
हां.
हे दिदीला फोन केलतेस?
होय केलतं की
काय म्हणाल ती
काय नाही जरा दुखायला म्हणाल ती
होय....
हा.
आण ते पच्चीस हजारचं विचारलीस
काय नाही ग मी काय विचारलं
तिला काय वाटायचं, मी सांगितलो नाही असं वाटायचं.
हा हा मी कसं विचारू तिला ती म्हणाली पैशासाठी फोन केल्यास हे असले, इदर कल्याणी.
लिहिणारा कसं लिहायचा गं, इदर कल्याणी.
मामी आज फोन केलेली
हा.
म्हणालती हे. क कसा आहे तो अँप, काय हाय?
आ हां.
मग मी पण म्हणलो राहु दे घ्या, काढू नकोसा तुम्ही काय.
हा हा.
कशाला उगच तुझा भाऊ बोलला आणि तस
व्हय व्हय.
म्हणून राहू दे म्हणलो बाई मी
हा हा.
प्रीतीला जरा सांगायला पाहिजे गं असलं.
चालतंय की प्रीतीला सांगून बघ पीयी काय पीयी कड फोन नसतोय ग
होय पी कड फोन नाही, सायली पण काय करणार नाही.
होय.
ये असलं काय कराल्यास.
हा.
असल काय कराल्यास काय तर, आवाज काढलीस की आता.
होय गं, बांधूया.
हा हा
पुरण केलेला म
आई, काय करायल्या?
आई झोपल्या ना.
ऊं बप्पा.
टीव्ही बघालाय नवं.
आं हां. काय मग आणि,
आमच्याकडं आता काय बाई, सगळ तुमच्याकडं पंचवीस हजार लयज आता, सेल ला जावा.
चंद्रप्रभा वाला सेल, कधी काढणार आहे गं?
विचाराय पाहिजे गं जरा.
होय, पवन वाला पण काढतोय नं.
हं.
हम्म, ते आलं की सांग मल जाऊया.
चालतंय, चालतंय.
दीदी कवा येतो म्हणल्या?
चौदा तारखेला बसतो म्हणल्या, पंधरा तारखेला येत्या सकाळी.
ऊं हं गीत दिवस येणाराय?
हाय की चार-पाच दिवस.
व्हय. ऊं हुं. पाणी आले काय का तिकडं
खाली कशाला आले ग सुतावे चे
हा हा हा मी इथं कधी येते.
आता उद्या सकाळी..
होय.... हम हम दर्बनच घे
हा.....
ह
काय करायचं बाई भरायलाच पाहिजे आता
हम हम..
मनू शाळेला
होय कुठल्या शाळेला तो
शाळेला नाही तो कॉलेज आमच्या इथे पोरग
हं असं सांगते
उगाच काय आमची आबरू काढतीस होय
ह.... किती वेळेस सांगता सर शाळेला या म्हण म्हणून विचारलं कुठल्या शाळेला आहे.
हा.
यामुळे ते काय मग शेताचं काय मिटलं का नाही.
शेताचा अजून काहीनाय मी तर काय चौकशी करतो म्हणून गेलेत ते अजून इकड फोन यायलाच नाही.
होय... ह ह..
सगळी शहाणीच आहेत.
होय सगळी तुमच्यागतच
ह तुम्ही लय शहाणे
होय होय हमे हाय सोड
हा.... चुकून ग बाई माझ्या पोटाला आला
होय..
कोणत्या जन्मीची पुण्याई केलतो.
हा यात का तिथं
ह..... हम
हे ऑडिओ आपल्या कोण पाहुण्यात जर कुणाला गेला हसणारचय.
हं..... असं कसं जाईलग तेनी काय खुळा हाईत होय आमचा व्हिडिओ असं पाठवायला
कुणाकडं पण जाते बाळ असं काय आपल्याकडेच जाईल असं असते होय.
हा हा..
चूकून बायचान्स महिंदी कडे छकुल दिदीकडे आला तर?
होय होय पवल्यासुठ.
आ आता आणि गुड्डीदीची सासू काढल्या जाऊन काढल्या त्यांच्याकडे गेला तर.
बरोबर आहे बरोबर.
पुढचा पण विचार कराय पाहिजे गं.
किती बाय विचार करून करून करून करून आता काय माझी मेमरी राहील नाय झालं.
आई गं व्हय.
कुठं मला सांगली न्यायची पाळी येत्या का काय.
चालते कि ते मामा अस मामाल न्यायचंस तुला पण.
का
त्यामुळे आम्हाला न्यायचंय तसं तुला पण.
हा म्हणजे काय मला येता काय .
खतरा मामा गं.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
कचरा मामा गं.
कचरा हा हा मग चालते गं फडशे जरी.
दोघांचं पटते गायत्री जाता जाता दादा करत बसायचं ते.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
काय नाही न तू रा आणि लईस गेमला नाही तर राहीला आणि तिथं आणून ठेवतो.
चालतोय चालते.
हम्म. म. काय जेवण करायलास काय बडवालास एवढा हाय की आले.
तारयला घ्याच्या असतील फोन कोर गाल नाही काय करायच. ती वस्सी मस्सी काय निसतं त तर अभ्यास बरनी
हां.
आणि ते स्वामींचं जरा हे करतो ते करतो म सांगून आपल्या
आणि वरवनं पण तीनचं पप्पा लावतात.
एकच कसा आले म? पप्पांज्यो वर पप्पा लावतात.
म्हणजे आजजा
हम्म हम्म.
बरोबर तू काय करायचीस तिथं? .
आता तूच म्हणस कोणाकडं तर व्हिडिओ जाईल म्हणालेस आणि असं व्हिडिओ बोलावलायास तुला काय वाटतय की नाही.
म‌ बाकी कसं बोलतीस?
काय बोलू आता आणि कसं बोलू तुला काय कळं ना.
थांब बाई माझं दहा मिनिटं होऊ द्यात फोन ठेवतो.
मी कामापुरता आमचा वापर करलीस का काय?
होय कार्या ऐप पैशे देणार आहे म्हणूनस की.
आ हा त्यातलं मला पण कमिशन कायतर ठेव.
अजून मलाच काय दाखवना झाली तुला काय देऊ.
तर मग माझ्या मैत्रिणी बी मी सांगत नाही बाई.
कोण हायसा जर बघ की जरा, मी माझा टास्क ठीक आहे, तीस कॉलचा मी करतो तरी कॉल, त्यासनी
सीमा काकी हाय, ती कविता सुतार हाय, रेखा बनवडे हाय, सुनीता खोत हाय, रेखा बने हाय, सीमा बने हाय
सुनीता घोतला, जरा सांगाय पाहिजे
अर्चना खोत हाय
जेवण तेवडं नीट कर बाई
तेच नंतर दाखवत होता, आता नाही
ही, ही, हू, हू, हे, आ, आ, आ, आ, आ अ नंतर फोन कर, कसं झालय, का झालं?
सुंड व्हय, म्हणणार की, कामाच्या टायमाला बॉम्ब सगळी
जेवण तर करायलासा नाही
लक्षात राहया नको, काय करलय, काय नाही?
एवढा, पण तुझा, फेल झाल्यास
हम्म आता सांगली यीऊन टाकाय दीदीचा नंबर
टाकूया की बर, बर, कर बाई जेवण कर.
चालल, बोल, असू दे
नको, राहू दे, ये जेवण कर.
एवढ्या न त काय होणार हाय, अजून एक दहा मिनिट, जाऊ देत
अगं नाही, ऑटोमॅटिक कॉल कट होतोय.
व्हय
व्हय
काय करायचं, दीदीला फोन लावतीस क नाय?
लावतो, थांब आता, ठेवू काय?
नको, बोल गं, असं का
ए, ठेवतो गं, जेवण कर थांब, कॉल कट करतो.